एक ॲप बता त मै. उसत मराठी हो ना तुम्हालाच लागला माहित आहे मला.
हो तू कोणाला सांगत आहेस
मी राधिकाला सांगत आहे राधिका राधिकाला ते रे मग दुसऱ्या फोन तुझ्या त्या दुसऱ्या फोन मध्ये एक ऍप डाउनलोड कर हा मग सांगते तुला काय राधिकाने राधिकाने नाही केलं ना माझ्या लक्षातही नाही राधिकाच्या फोन मध्ये करायचं.
अरे देवा तु डब मा लावला होता वाटते तो काही लागला नाही म्हण तू डबल लावला वाटते हो हो हो बरोबर आहे.
मलाच लावला डबल. हर्शु कामात आहे वाटते हरषू लावून घेन दोन.
त घरी नाही आहे पण.
नाही ना म्हणूनच तू कामात.
हो का कोणतं काम करू रायला काय माहिती होना आता त्या पोराच समजतच नाही सकाळी बी लवकर दरवाजा काय उघडत नाहीत ते नळव का तिकड बटन आहे नळाचं तिकडे लावून पाहत असतो मी आहो थोड्यां वेळान करतो थोड्यां वेळान करतो म्हटलं मग तो काही उठलाच नव्हता मग नळ ये ते मग डबल डबल लावून पहा लागते मला नळ तर मग दरवाजाने उघडत पटकन तो एवढा झोपून जाते घारक
अरे तर रात्री जागते व्हिडिओ एडिट करते ना
हो बरोबर आहे
म ऑडिओ एडिट करताेय.
हा
आता ऑर्डरस येते थकूनही जात असेल ना
व्हिडिओ आ को कशा को कोणाचे येत असतात त्याला
त्याला नाही ते ते युट्यूबवर कशावर इंस्टाग्रामम टाकते ना स्वतःचेच व्हिडिओ
हो हो हो बरोबर आहे.
त्याच्यातल
पण आता इतक्यात तर रील बी नाही काढली काहीच नाही त्यान
हो
ह हा होना
ह
इतक्यात नाही काढली त्यान तरी पाच सात दिवा एक सात-आठ दिवस झाले समजा
हम्म ते काढलेल्याच एडिट करतात तो आपण
हो का हाव ह मला काही तो सांगतच नाही असा
ते आता तुम्हाला का त्याला वाटत मम्मी लोकांना काय समजते आ सग सगळे लेकरू असेच विचार करतात मम्मी लोकांना काय समजते
हो ना तू मशरूमच डार घेणार होती ते काय झालं मग
ड्रायव्हर घेते ना काकू आता काय करायचं नक्की हेच नाही माहत ना मी मी म्हंटलं की मी बिस्किट आणि चॉकलेट बनवू तर मग ते मशरूम फार्म कोण बघेन हे दोघं खूप स्लो आहे. हर्षू तरी थोडा फास्ट आहे करण खूप स्लो आहे. मला मला हर्षू सारखी टीम पाहिजे आता टीमला पेमेंटही द्याव लागते. असे लोकही भेटायला पाहिज खूप विचार कराव लागतं ना आता ते ड्रायर घेऊन काय सुरू करू मि मंग
पियुष पियुष नाही देेत का सात
पयुष देते ना स्लो आहे पण तो स्लो हळू आहे.
हा
मला मला माझ्यासारखे तडक फडक लोखक खायचेत दोन चार
हो बरोबर आहे. हर्षु त्याला हर्षी काय म्हणते त्याला स्लो मावशी जन दिसलो आज पीयुशला वाटलं काही बी बोलतो का रे तू कुकडी काय करू राहिली.
कुकडी माझ्या मम्मी सोबतली आहे. हॉटस्पॉट दिला मी मम्मी जे बघते ते ती बघत थोडावे हे इथे मी ते स्प्रे लावला ना दिविशा.
आ.
दिविशा दिविशा.
दिविशा. दिविशा वॉशिंग मशीन वॉशिंग पावडर.
पण नाही ते विधी ते विधीशा आहे.
दिविशा माझं नाव दिवनी आणि तिच्या पप्पा पप्पाचं नाव शैलेश असं मिळून
दिविशा बरोबर आहे हम्म. नाही महिमा विचारेतील कुकडी काऊन म्हणतात म्हणे महिमा ते
कुहू नाव आहे तिचं आता हे हर्ष कुहू नाव आहे तिचं
ह.
ते हर्षुनी तिला कुकडी कुकडी प्रेमण हर्षुनी तिला कुकडी कुकडी
ह म्हणून पडलं का कुकडी तिन.
हा कुकडी काय ना थोडे ना
मग मी तेच तर म्हटलं.
ते महिमा म्हणे कुहू तरी छान वाटते.
हाव कुहू नावे.
हो ना उलाट मी आता खुच म्हणत जाईल तिला त कुकडी कुकडी काय ह
तिचं नाव कुहू आहे.
हाव न.
इथल्या घरच्या दोन अगाऊ पोरांनी तिचं नाव कुकडी ठेवलंय.
हो ना.
कुहू नाव आहे. घरचा कुह आहे तसं दिविश आहे.
हो ना.
तस नाव दिवीश आहे तीच.
चांगलं आहे ना ति हे चांगलं नाव सोडून त जर काही बी नाव ठेवून गेले पोर आहे ना बापाव नता तर तेवढंच चांगलं नाव सोडून देले कुहू किती छान नाव आहे कोकळीचं नाव आहे कुहू.
अच्छा.
हा ना
तुम्हाला वाटलं हिच कुकडीच नाव आहे
हो ना मला वाटलं पहिली कुकडीच म्हणतात का म्हटलं असं का बरं म्हणत ते
हम्म ओढ एवढी एवढं घाणेरडं नाव कसं काय ठेवलं तीचं
हम
मी घरचे काम केले महिमाच्या अशी पटकन झोप लागली
अच्छा अच्छा तिच्याकडे कोणी नव्हतं ना
हो ते त्याची सासू सासरे गावाला गेलेले आहे ना मग घरी ती एकटीच असते ते ते जेवण करून पुन्हा चालले जातात तर आज तिचा नवरा जेवण केलं आणि ते पण चालले गेले मग
हा
हा मग मी मी सहा वाजता घरी आली मग
हो का हो ती एकटी होती हर्षू सांगत होता दिदीकडे गेली असेल म्हणून
मग सहा वाजता मी घरी आली मग माझे वडील बसले तिथं थोड्या वेळ मग तिचा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत मग माझी भाची पण गेली तिथं त तो महिमाला पण लावू शकते ना फोन
हो
आता महिमाला लावशील फोन
नाही पण आता रात्री काय लावू तिला
आता आता किती वाजले
अ आता हा आता जेवण खाऊन
बरं बरं जाऊदे आता उद्या कर
हो आता हर्षुला लावते हर्षु आला का
नाही आला तो अजून
हम्
हो हा माझे आठ झाले कॉल आता
किती झाले
आठ
आजचे
ह नाही काल झाले तीन आज पाच झाले
हो का
हो
आमचा तर सकाळपासून लागतच नव्हता
नाही नाही सकाळपासून लागतच नव्हते तरी च पाच सहा वाजता चालू झाली हे कॉल लावायचा मला माहितच नाही नाहीत एखाद्याला तरीच मगाशीच लावला असता कॉल
हा सहा मला तर आत्ता माहित झालं तुम्ही फोन केलेला ना
म्हणूनच मी तुला सांगितलं ते पण सांगितलं होत हम हा हो तुमची जेवण व्हायचे आहेत का
नाही झाले आमचे त-
झालेत का आवरलं पण म हो का मंग रात्रीची भांडी रात्रीच घासते का आई.
हो रात्रीच घासते ना
हो का
आज मम्मी मंदिरात गेली होती स्वयंपाक केला मला दिस तेवढ्याशी भांडलं घा - -
मग ते तुझी काकू मिळून सगळे तुम्ही एकत्रच आह नाई
नाही नाही किचनच वेगळ आहे.
किचन वेगळे आहेत का हो का स्वयंपाक पण वेगवेगळे का ते सगळे आपापली कामं करतात वाटते मंग हो ना
राहतो एकत्र आम्ही सगळे आपआपले करतो.
पियुष सांगत होता आज का कान्हाचा फोन आलाता म्हणून सांगत होता मनी सांगत होता म्हणे तिथले टीचर काही चांगलं शिकवत नाही त्याज त्यांच
चालत
म्हणजे असं नोकरी करू रायला म्हणे त्याला वाटलं लग्न करायचं.
आता त्याला तिथं सोडणं कोणालाच नाही आवडत आहे आता आपण
हाव पण नाही थोडस मनावर न दडपणच ठेवा म्हणा ते त्याच कसं आहे. तो अजून तिथून काढून आणल की तो अजून तसाच करील ना मग
हम् आता तर त्याला काढूनच नाय आणू शकत आम्ही
हो बरोबर आहे ना
आता तर दुनिया पलटली तरी दिवाळीचा खर
दिवाळीत एकदम
नई त्याच्या मम्मीला बी जास्त नाही पाठवू शकत.
तो किती चॅप्टर आजच्या आज फोनही केलाय कोणाच्या मोबाईल वरून
हा अरे बोहोत दिमाग ये त्याला त्याच्या शाळेत रोबोट दाखवला. नशीब त्यानी तसाच रोबोट नाही बनवला.
ह ना.
तो तसाच बनवतो सेम त्याने जी वस्तू पाहिली ती तशीच बणवते यांचा बॅकग्राउंड
त्या हर्षू की नी हर्षू नी केसी ति बनवली ति पृष्ठाची त्यात त्याने ते छोटी मोटर सुद्धा लावली होत की ती बरोबर खालीवर पण होत होते हो
सुई तसाच खुऱ्यासाठी आहे ना
हो खरंच त्याने जे सी पी बनवली होती जे सी पी
नी यानी यांचा फक्त बॅकग्राउंड पाहिला त्यांनी
हा.
यांचे व्हिडिओ पाहिले दोन हर्षूचे न प्रेमचे
हा.
त्याच्या रूम मध्ये सेम सेटअप केला त्यानी
कोण
काना नी
अरे बापरे!
सेम टू सेम
म्हणजे ते ह्याच रील काढाचं सगळं अरे बापरे म्हणून तर तो इथं आला होता मला मला म्हणे हर्षूचा स्टुडिओ पाहत तर म्हणे हर्षूचा हर्ष भैयाचा शू मग आला होता ना इथं
मग चालू होतो तो
हो
सेम टू सेम बनवला यांच्यापेक्षा चांगलाच असन त्याचा
हो हो.
हम्म
बाप रे! खूपच चापटर पोरगा आहे रे.
तो तो इलेक्ट्रिकचे कामं करते. कूलर लाव कूलर रिपेअर करतो तर बोर्ड बीड सगळं रिपेअर करते ना
त्याने बीएससी इलेक्ट्रिकल दिला ना खूपच छान आहे
अ तो त्याला एज्युकेशन हे पाहिजे नाही तर ते इंजिनियर म्हणे भयंकर काम करतो तो
हो ना मग काय तर हा हा
तर चालू असत पूर्ण लाइटिंग अऑन कधी पूर्ण बरोबर करते ना पूर्ण बरोबर वायरिंग जोडत इकडली तिकडं
बापरे पाहा बाई एवढा लाहान वयातनी
पण जी वस्तू पाहते तो तसाच बनवते सेम टू सेम
नाही खूपच हुशार आहे पण तो
तो डोक्याने खूप हुशार आहे फक्त ज डोकं फालतू गोष्टीत जास्त चालते.
पण तो माहित सगळ्या गोष्टी त हुशार आहे पण ते पैशनच जर असं हे झालं तो हा पण तुला एवढं बाहेरचं खाणं चांगलं नाही ना
हो पण मोठा मोठ्या पोरणचे किडण्या ना किडण्या चालल्या ना
हो मग काय तर
हम्म तो तर एवढासा आहे
आणि याच्यासोबत तो रुद्र बी मस्त फायदा उचलून घेतला त्या